हा बोला की. चहा पाणी झालं की नाही? हॅलो.
हा.
हॅलो.
हा हॅलो आवाज येतोय का म्हंटलं? हॅलो आवाज येतोय का?
येते का? हॅलो हा
हा हा. हा येतोय की.
हा हा. चहा पाणी झालं की नाही? चहा पाणी झालं की नाही? हा झालं बघा. काय करताय?
झाला की चा काय नाही बघा आत्ता मुल आल्यात शाळेतनं.
हा.
त्यांचं चाललंय आता कपडे बिपडे बदलतील. त्यांना त्यांना आता कायतर खायला करून द्यायचं, नाहीतर चहा बीस्कीट वगैर काहीतरी द्याय
हा.
हा. काय मग सुट्टीत कुठे गेलेल्या?
सुट्टीत गावी गेलेलो जरा.
होय मग काय काय गावाकडे काय केलं?
गावी काय जरा शेतातलीच काम, दगडं वगैरे टाकायचं. जरा रानातचं काम तेवढंच बाकी काही नाही. जरा मामाकडे गेलेलो, जरा आदमापूरला बाळु मामाला गेलेलो.
होय? बाळूमामाचं बाळूमामाचं मंदिर खूप मोठं आहे होय नाही?
होय बाळुमामाचं मंदिर खूप मोठ आहे. भंडारा वगैरे सगळं अस ते नाही आमोशाला गर्दी असत्या भरपूर.
जेवण पण असतंय हाय ना, खिरीचं जेवण असतंय.
रोज जेवण असतंय.
नाही रविवारी खास अमुशालाच फक्त असतंय ना?
नाही नाही रोज पण असतंय की जेवण, तिथं पास असतंय पास घेऊन जेवण असतंय रोज.
होय काय? आम्ही आमोशाला गेलेलो त्यावेळी फक्त आमोशालाच होत असं वाटलं मला. रोज आहे हे काय माहिती तिथं
रोज असतंय जेवण आंबिल, घुगऱ्या, भात.
होय नाही तिकडं जाणं होत नाही हाय म्हणजे एकदाच गेलेलो, त्याच्यावर काय गेलोच नाही. म्हणालोय आता जायचं. होय लांब आहे न्हवं. ते ते कसं घरातली सगळी गेलो का नाही, की मग दोन तीन गाव फिरून यायला ये त्या तिकड कण्हेरी
होय ते हा होय ते पण होतंय.
हा तो कन्हेरी मठला पण बघण्यासारखं आहे. तुम्ही बघितलाय काय?
होय बघितलंय की कन्हेरी मठ. आता नवीन झालेलं बघितलंय काय?
नाही अहो जायलाच भेटत भेटलेल नाहीये मला.
नवीन झालेलं पण बघायला छान छान झालंय.
होय.
होय.
ते तिथं सगळं शेतीतली कामं तेन करतेली. म्हणजे सगळ्यांच व्यवसाय तेन आहेत ना तिथं.
सगळं जुना शेतकरी टाईप मध्ये केलंय ना.
हा म्हणजे हा कुंभारांची कामं म्हणजे ते मटकी तेन बनववत्यात ते. परत सुतारांनी ते काय काय बनवलंय, ते असं म्हणजे ऐकून मोबाईलवर ते बघून माहित हाय. जायचा काय अजून योग आलेला नाहीये.
आता बघा कधी जायचा योगे येतोय?
व्हय बघायचं की, तर आता काय बघायला मिळते आता मुलांच्या झाल्या शाळा चालू.
होय आता पोरांच्या शाळा चालू झाल्या. आता तोपर्यंत इकडं तिक तिकडे बघु परत गणपती येत्यात.
व्हय, सुट्टीला तेवढं आम्ही गेलेलो बघा.
सुट्टीला कुणीकडं गेलेला?
सुट्टीला आम्ही पहिल्यांदाच गेलेलो, डोंगराला गेलेलो. माय रेणुकाचं मंदिर आहे ना त्या हा सौंदती म्हणून गावात च नाव हाय हा तिकडे गेलेलो. हा मलापण असं सांगितलं जावा म्हणून. त्यांच्या मिस्टरांच्या पायाला जखम झाल्या ना, त्यासाठी देवाचं बघितल्यावर त्यांनी सां होतं. मग आम्ही गेलो होतो. हा मग तेव्हा पहिलं खूप छान आहे मोठं. खूप मोठं मंदिर आहे आणि अशी खूप लाईन लागत्या.
त्या वगैरे चढून जायाय लागतय नाही.
होय आणि ते सगळ्यात मोठं मंदिर, सगळ्यात मोठं आणि बघण्यासारखं म्हणजे परशुरामगड.
हा.
लांब असला गड आहे का नाही त्, या पायऱ्या उतरून परत चलायचं म्हणलं की कसल पाय भरून येतेेत अक्षरशः. वयस्कर माणसा म्हा म्हातारी माणसं खूप असे तिथं
माहितेय.
नाही आम्ही गेलो त्यावेळी वयस्कर माणसं होते की बायका होते कशा म्हाताऱ्या साऱ्या, त्यामुळ का नाही
अ सो आश्चर्य वाटायचं त्यांच्याकड बघून, की बाबा हा एवढं वय झालं या माणसांच तरी पण हेनी पायऱ्यात चढत्यात, उतरत्याात.
हा एकेकांच असतंय. म्हातारे अस तुम्ही मला असं वाटत नाही, की अशी स्ट्रॉंग आहेत ना म्हातार. म जुन्या काळातली हाय त्यामुळे ती स्ट्रॉंग हायत. आता त्यांना एवढं जमत नाय.
आताच्या ना आम्हाला जरा चालो तर आम्हाला दमल्यासारखं झालं.
हा तेच की इथून जरास चालत गेलं की धाप भरत्या. होत नाही आता आताच्या लोकांना एवढं. जुन्या लोक लोकांसारखं नाही जमत.
होय आणि पहिल्याच्या माणसांना कसं कठीण आहे ती. भाजी भाकरी घरातली अशी का खाऊन पिऊन अशी छान आहेत ती माणसं. स्ट्रॉंग हायत आणि आता एवढं आपण खातोय खातोय काय का. खातोय म्हणजे आताच्या मुलांचे खाणं पिणं म्हणजे सॉस जॅम बटर.
होय असलं सगळं वाढलं बेकरी प्रोडक्ट सगळं
मॅगी पास्ता असलंच खायला पाहिजे.
घरचं काय नको चपाती भाजी काय नको असतं.
ही हा भाजी चपाती पहिला आम्ही चहा बरोबर चपात्या खात होतो, आता चहा बरोबर ब्रेड, बट हा टोस्ट, बिस्किट असलं लागतंय.
होय खारी, चहा, बिस्किट असल सगळं लागतय
होय आणि चपातीबी नाही मिळाली पण आम्ही मणसत जरी चहा पीत होतो तरी चालत होतं यांनी चहा पीत नाहीत पोर तर दन त्या आत चपाती नाही चालत.
तुम्ही खावा म्हणतात.
होय चपाती नकोच असते त्यांना खर वाड. समजूतदारपणा कसला ते नाही बघा, आमचे तरी हे आमच्या तर असं मला डोकं आपटून घ्यावं वाटतं असली पोर आमची तर वांड हाईत. शाळेतना आल्यावर कपडे काढतीली हात पाय धुतीली तर हिकडं तिकड खे खेळेतच नान आले बाबा
च्यायला लै जा नाही पराना पोटाला खायला खायला नको असं म्हणतात.
हा आणि या किर खायला काय खायला देऊ. काहीतरी खायला हाय भात आमटे सकाळची खावा ते गरम करून देते, नाही मॅगी कर पास्ता कर.
असल लागते आमच्यात पण तेच आहे मॅग की पास्ता कुणाला पावभाजी पाहिजे कुणाला काय पाहिजे असं असते.
होय आणि आम्ही लहा. आम्ही लहान होतो तर एक रुपये तर आमचा आठवडा जात होता. एक एक रुपयाचं आम्ही आणून घेऊन खायच.
आठवडा नाही पाचशे रुपये जरी घेतले तरी आठवडा नाही दोन दिवस जात नाही त्या पाचशे रुपये मध्ये.
का येत नाही आता त्या तर पैश आता पन्नास पाचशे रुपये घऊन गले तर भाजी दिसना झाल्या त्या पिश घ्यायची केवढी आणायची केवढी करायची केवढी? आठ आठ दिवसात आणि भाज्यांनी संपली अस होत. काय परवडत नाही काय नाही वाटताना वाटत वीस रुपये तीस रुपये आहे. पाचशे रुपयात काही येत नाही.
काहीच येत नाही पाचशे रुपया मध्ये.
काय नुसतं पैसे म्हणजे कायच झालाय कि मत असं नाहीच कारण.
खेळच झालाय सगळा.
होय बघ माझ्याकडे पाचशे रुपये एक पहिना भरतात ती पाचशे रुपये पुरतील असं कायच एका दिवसात पाचशे रुपये एका तासात.
दिवसात. तासातन इकडं बघता बघता पैसे खर्च होतात आता पाचशे रुपये पण राहत नाही.
नाही असं नोट मोडली.
कसं समतात काय समजतच नाही पैशे आणि.
खर्च पण एवढा नाही.
खर्च नाही भरपूर आहे खर्च महागाईच भरपूर वाढल्या.
महागाई केवढी वाढलीया?
काही जरी घ्यायला गेलं तरी पन्नास शंभर रुपये शिवाय नाही. शंभर रुपयाला काही येतच नाही आता.
होय.
साधं बाहेर नाश्ता करायला जरी म्हणलं तरी जागाला दोनशे रुपये पाहिजेत. पन्नास शंभर त दिवस गेलच सगळं.
होय आता नाश्ता बिष्टा काय होतय आमचा मी तर काय जात नाही आमच्यात जास्त करून नाशत्यापेक्षा वडा पाव लय आवडतं पोरांना.
हा..
नुसता. वडा पाव दो दिवसातून दोनं. दिवसातना दोन वेळा गेलास ना अंदर वडा पाव तरी शांत
हा हा.
त्याने पडापाव पाहिजे झालेला असतोय.
होय.
हम्म. बाकीच काय? नसलं तरी चालतय खरं वडापाव पाहिजे.
हो एक जण खातात सोडा वडापाव बाहेरच बाहेर ला जातं पोरांना घरातलं काही दे जात ते का बघा जात नाही तसं करती.
अजून लहान आहे तो अजून बाहेर मा असं बाहेर जास्त जात नाहीत ना सातवी आठवीला आहे त्या मुळं शाळेतन आजून बाहेर पडलेलं नाहीत. तस मुळं- पुढं गेलीत का नाही कॉलेजला तेन मग त्यांना नाश्ता तेन
हा मग त्यावेळेस घरचं काही सुद्धा नको होते आता जेवढं खातात ते पण नको होते.
हा. तेव्हा त्यांना समजणार की बाबा नाश्ता. करावा हे करावा ते करावा ते आता कसं तरी आपण दाबून-दाबून खायला घालोय वरण
होय दाबून दाबून देते सोडा आता पण नंतर खात नाहीत पोरं.
मुठी झाल्यावर मग काय नुसता बाहेर काही तर नाश्ता केला कि मला काही जेवण नको.
होय. बाहेर काय? तर खाऊन यायचं. पोरापोरांमध्ये जायचं. आणि मगी करायचं. बाहेर नाष्टा तेन. होय. आत्ताच्या पिटया असं ताकत नाही. त्यांच्या अंगात बाहेरच खाऊन खाऊन असं पूर्ण. नुसतं शरीर वाढतंय. खर, बुद्धी वाढत नाही असं झालंय.
हो. होय. शरीर बी वाढत नाही. आणि बुद्धी बी वाढत नाही. कायच? उपयोग नाही त्या खाण्याचा.
काही सुद्धा उपयोग नाही. नुसतं चरबी वाढत्या. काय? त्या अंगाला काय! नसतंय. जरा चालत गेले की धाप लागत्या मग. ते बीपी हाय. शुगर हाय. आतापासूनं त्या पोराना चालू आहे. छोट्या-छोट्या मुलांना पण बी पी, शुगरचा त्रास आहे.
होय खाणं व्यवस्थित नाही हो. घरातली भात, भाजी, आमटी, चपाती काय? आहे ते खावावं. हा.. बाहेरच फास्ट फूड खात्यात त्यान त्रास होतोय मग, मुलांना
चांगलं घरातलं जरा खायला पाहिजे.
होय ते समजायला पाहिजे ना ते समजतच नाही आणि करायचं काय.
ऐकतच नाहीत, सगळं आपलंच खरं करत्यात.
हो. लहान आहेत म्हणून काय? वाटत नाही.. मोठी झाल्यावर मग, ऐकतच नाहीत. अजून जरा ऐकतत म्हणायचं. अजून जरा मोठी झाल्यावर तेव पण ऐकत नाहीत. असं मुलांचा आगाव पणा असतो.
नुसता पोरांचा आगाव पणा भरपूर झाला.
किती? तरी प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी आम्हाला तर अजून. पण आम्हाला आमच्या मम्मी पद्द बद्दल पप्पांच्या बद्दल भीती वाटत्या. की बाबा. हा आम्ही असं केलं तर आम्हाला ओरडतील? तील पण आत्ताच्या मुलांना भीती वाटत नाही हा आम्ही एखादं वेळेस आमची मम्मी ओरडलं, हिचे पप्पा ओरडलं हा ना. भीती हा शब्दच नाही आहे त्यांच्या डिशनरीत. कशालाच घा
होय. होय.
केवढी? लहान लहान मुलं आता गाड्या चालवा लागल्यात.
होय आहे होय हो बारकी बारकी पोरं आता गाडी चालवतात.
ते आईने वडिलांनी नको ये नका जाऊ गाड्या चालवू नका असं करू नका तसं करू नका म्हणून सांगितलं तरी पण मुलं ऐकत नाहीत ह्याच्या नादानें त्याच्या नादानें त्या काढाय त्यांतच आणि गाड्या चालवत्यातच. आणि ते येतंय कुणावर, आईच्यावर आणि वडिलांनवर. कि त्यांनीच काय शिकवलं नाही, त्यांनीच काय सांगितलं नाही. हां..
हम्म.. असं होतंय ना,
होय.
होय चालेल ना, ठेवू कां.
हा.. मी नंतर करते, कॉल तुम्हाला.
हो.